ह ते बर एकी आपल्याला एक चित्रपट बघायचायच अ उद्या अ दुपारी जाय तीन ते सातच्या शोला तर तु जा म्हट प यायला
चालेल की पण तुमचे जे घरामध्ये जे आहेत कुटुंब त्यांनी
हो नाही आपलं पण असच एकटेच जाणार होते मी तर म्हटलं तुला आपण बोलून घ्यावं
हो बर बर हा ठीक आहे पण
नाही नाही एक वीस किलोमीटर आहे फक्त इथनं बरं तर जाऊया आपण दोघी अं जाऊया गाडीवर जाऊया आपण तुला गाडी येते ना गाडी वर जाऊया आहे गाडी माझ्याकडे असं करूया संध्याकाळी मग जेवण करूनच येऊया घरी तस घरी सांग मग
हो चालतं चालतं सांगते मग तसं घरी हा चाल तिकीट वगैरे किती आहे त्याला काय बर बर ठीक आहे चालेल चाले
मग फोन करते मी तुला उद्यास आवरायला कि ह ठीक आहे ठेवू का मग? चालेल